हॅलो हा बोला की आवाज येतो का
हा जरा आवाज कट व्यायलय तुमचा
हा हा आता बघा
हा येते बोलाता
हा हा ह तेच काय करताय
काय नाही बसलीस टास्क तच कम्प्लेट करायचं कॉल करायच हेच चालू आहे
चाल ह हा हां ह ते आज काय शेवट दिवस दिला होता
हा म तुमचे किती वा बाकी आहेत अजून
अजून बाकी आहेत की हो मला वाटते वीस झालेत माझे आता,
आता तरी कवर झालंत माझे काही तेवढे पण नाही येत
नाही झाले का
नाही नाही मला टाईम नाही भेटला सगळं काल जरा मुलगी पण त्रास झा सकाळी त्या मग जास्त करायचंच झालं नाही मला
करायची हो नाही आणि वेळ लागतो ना त्याला
हा आणि कस समोरचा व्यक्ती पण फ्री पाहिजे ना त्यावेळेला आपण फ्री अस त्यावेळेला हे होत नाहीे टाईम जुळून येत नाही म्हणून म्हटलं आता जितकं होईल तेवढं करेन मी आता काय करू मग
हा हा हा
बाकी पाऊस काय म्हणतय तुमच्याकडे
काय म्हंटलं
पाौस पाौस
पाऊस काय नाहीचा आहे बघा आज दिवसभर काय
आमच्याकडे काल दोन दिवस झा चालूच आहे कंटिन्युअस काल जरा पारं थांबलेला परत रात्रीतं चालू आहे ते चालूच आहे अजून
हा हा हम ह
इकडे पाऊस खूप असतो आमच्याकडे भरपूर आहे पाऊस या
जास्त असतो का?
हो असतोय जास्ती मध्ये थोडा आठ दहा दिवस- आठ दिवस सगळीकडेच कमी होतात ना परत आता चालू झालंय मला वाटतं गुरुवार शुक्रवार चालू झालंय त चालू जरा जरा होता आता हे दोन दिवस जरा तर जास्तच हाय होय होय आता काल रात्री चालू झाले अजून चालूच आहे बारीक येते आणि वाढते अस य
हा हा हा हां इथं नाही आज दिवसभर ऊनच आहे सोडा रात्री थोडा लागला पण आज दिवसभर काय नाही ऊनच पडले आज
हम्म पावसाचं हे या वर्षी काहीच कळण झालेय म्हटलं
हो हो पावसाचं काही कळत नाही ऊन आहे का पाऊस आहे का काय समजना झालंय
हो ब तर फाहिजे कारण पाणी वगैरे खूप प्रॉब्लेम होईल नंतर ले
थोडा पाहिजेच हो पाऊस
म्हणज अजून हा महिना क्युली पूर्ण महिना पणायला पाहिजे होता म्हणजे पुढचा महि्या जरा कमी आला नाही ह प महि शता तरच बदले नाही तर काय ठलं नाही
ते जुलै महिना कसा असतो, पूर्ण पावसाचा असतोय.
हां,
हे अजून काय नाहीच आहे पाऊस.
आणि धरण बंदली नाही ना तर उन्हाळ द खूप फार होणार सगळ्यांच
फक्त वीस टक्के काय तर धरण भरलेलं ऐंशी टक्के अजून कमी होत अजून मग अजून नेहमी पण हो
निमे पण झाले नाही म ते भरलं तर खरय नाही काही
ब खरं नाही प्रॉब्लेमच होणार आहे सगळ्या शेतातल्या लोकांना
सगळ्यांचा तोच पाण्याचा प्रॉब्लेम,, पाणी एनार नाही आता सात आठ दिवस
हो,, येणार नाही. अघगड आय सगळ ते पावसामुळे थंडीच्या दिवसात थंडी पडत नाही ह्या दिवसात थंडी पडत्या
पाऊस, म्हणजे तस पाऊस जर पडला, जास्त झाला, पण ते म्हणजे पण जास्त पडले होतो,, पाऊसच कमी पडला तर मग,, नाही जाय म्हज
जास्त थंडी पडत नाही, होय,, आता या वर्षी उन्हाळा पण भरपूर होता.
होय म हे असं वाढतच जातय,, मग उन्हाळा वाढतच जाणार ना,, पाऊस पडला नाही तर थंडी नाही,, थंडी नाहीतर प काय
क नाय,,
पुन्हा गरमी वाढणार असते
वाढणार हो,, वाढतच चालूय आता.
सगळं कुठ तरी विस्कळीत झाल्यासारखे झालेय, हे पर्यावरणाच्या
पर्यावरण सगळं विस्कळलंय सगळं आता पावसात कोण लोकं, जात नव्हते फिरायला हे आपले,, आता कधी पण उठतात आणि जातात.
जातात म्हणजे,, पाऊसच इतका नाही म्हणतात, आणि काय म आधीसारखा पाऊस आहे का,, आधी पाऊस जास्त असल्या तर म्हणून लोक बाहेर पडत नवते,, आता पाऊसच नसतच का, तर काय करणार लो जातात लोक,, पाौस कमी आय,, चाला फीरून घ्या.
हा, तसंच होतं,, पाऊस कमी आहे म्हणून जातात लोकं.
हम्म,
हा,,, मुलगी काय झोपली का?
हो,, झोपलीच ति पन,, स्कूल आले घेऊन वगरेच जरा चार साडेचारपर्यंत झोपेल,, मग परत उठून बी जाणे झालं असतय आता काय खेळायला खाली पण जाता येत नाही. घरातच असत्या,, हां जात नाही, मग जरा अभ्यास करते,, खेळत्या, जरा खालच्या फ्लोरला जात्या तिथे हाईत फ्रेंडस खाली,, त्यांच्या घरी खेळायसाठी, मग तास भर जरा
हां, हां मग काय? असतील ना छोटी छोटी मुलं तिथं
जास्त नाही,, ह्या बाल्डिंगमध्ये दोनच आहेत तेवढी. ग हीच सगळ्यात लहान आहे,, हिच्यापेक्षा मोठीच आहेत,, जरा जाते त्यांच्याबरोबरच जा म्हणते थोडा वेळ खेळजा,,, ते पण खेळते हाय, हा एक मुलगाच आता सेकंड स्टँडर्ड ला आहे तो,, तो जरा खेळतो तिच्याबरोबर.
हा, हा हा, ह थोडं खेळली की आपलं बरं वाटतं मुलांना पण.
हा, नाही मग चिडचिड करत बसते घरात,, कंटाळ एतय तिला,, मग मनते काय करू मी,, मला कंटाळा आलाय,, खाली पण नाही जायचं,, म्ह हा त्यामुळे कंटा
तेच की.
खाली गेलं की कसं खाली गेल की दीड तास तिचा आरामात खेळायला जातोय,, मग फ्रेश होते ती, खेळली घेयऽ
हा हां हां छान वाटल अस असल.
हा पण जम आता घरी असत तर मीस जरा टाइम द तिच्यावर खेळायचं ला नवीन कायता शिकवायच वगैरे असं चालू असतं ना
हां हां आपणच खेळायला पाहिजेओ,, मम म्हणजे मुलांना फ्रेश वाटतय.
मग काय करणार, तर दुसरं कोण नसलावर मग, घरात कोणी दुसरं कोण नाही ना त्यांनीच आसतय दिवास भर दहा वेळ पोराणा,, जरा टाइम द्यायलाच लागतय, आपणच म
काय तर वेगवेग्या ऍक्टिव्हटी करायच्या
हा मग ते ल असेल मग कायतर होमवर्क करून घ्यायचं जर गेम्स खेळायं तिला बॅटबॉल खेळायला आवडत तर त्याच्यावर बॅटबॉल जर खेळायच कुठेही प्रईज न दुसरं ब्लॉक्स न ठेत थेर वेळ घालवायची जात परत त्या तिशी बाबा आले की त्यांच्या औज्र जाते मगून चाल ल
होय होय होय तेच खे खेळायचे ना
हम्म
दु दुपारी आपल्या झोपून उठल्यानंतर फ्रेश होत असं
हा
हा हा हा हां
पण मण नाही आला की जेवली की झोपायला लागते कारण सकाळी उठताना लवकर मग जरा जऊन झालं कि तुला रामायण बघायला एक आवडते त्याचा एखादा एपिसोड बघत्या आणि मग झोपती
हां हां हां हां चांगला आहे मर
रोल हो तिला आवडतं ना मग आम्ही तिला बाकीच्या द बघण्यापेक्ष आम् म्हणत बघते तर बघू दे मग रोज एक एका नाही तर दोन एपिसोड तिला दाखवतते मोबाईलवरच आणि तेवढं बघत आणि मग झोकत्या
हो हो चांगलं आहे मग छान आहे ते कार्टून वगैरे बघण्यापेक्षा ते चांगलं आहे
मग आमच कस आम्ही टी व्ही नाही घेतली ना कारण अजून लहान आहे मुलगी आणि ते टीव्हीची सवय लागली तर प्रॉब्लेम नको हा म्हणून मग आम्ही ती व नाही घेतली तिला रामायण बघायला म्हणे शेजऱ्यांच्या पहिला ती लाग होतं ना रामाय चालू होत ना गेल्यार्षी त्याला थोडं बघितलं होते मग तिला ते आवडलं बघाला पहिल्यांदाच बघितलं तिला आवडलं मग परत मी तिला मोबाईलवर पहिल्या एपिसोड पासून दाखवलं म तिला ते खूप आवडलं मग ते परत परत रिपीटेड एक दोन भाग अस बघत राहते आता फस्ट मला दोन ना आतापर्यंत तिथं दोनदा पूर्ण फर्स्ट टू सेकंड लास्ट एंड पर्यंत सगळ रामाण तिथं बघून झालं हो आणि आता परत आणि बघायचं असत तिला हो दिला समज त्यात विचारलंणार तर ते सुग्रव कोण आहे वनराज है सगळं सांगते ती व्यवस्था
हा हा
राम राम कुणाचा मुलगा आहे दशरथ राज्या किती राहणे होते सगळं म्हणजे तिला आता विचारलं ना तर ती सांगते तेवढं सगळं ते बघून बघून तिला माहिती झालं
हा हा हा ते सगळं सांगते मात्र सांगत सांगत असेल सगळं
होय सांगतील मग म्हटलं ठीक आहे आता हे रामाण कमप्लीट झालं नाही बघ आपणच ह्हायला हवयला लागते ना आपणच बघित ना ते आता आमच्या टी व्ही नाही म्हणून ते तिला जरा बघायच आवड निर्माण झाल्या म्हणून मी तेच सांग त म्हण ते टी व्ही असे तर ती रामण बघत अस त्या हे पक्त्र बघू दे म्हटलं अ अग रोज एक दोन एपिसोड दाखवायच टलं त्यांना शिक हे काय तिच्या डोक्यात तिच्या कलेने केवढं तिच्या डोक्यात जाते मला माहित नाही म्हटलं वंद दाखोयज काम कररायो
होय होय दाखवायचं काम करायचं आपलं काय काय तर करणार तिकडे ह ह
कोण त्यातलं तिला काहीरी समजाल थोडंफार समजत तरी बा झाला म्हटलं मिळाला
तेच की थोडं आणि समजत लहान मुलांला वेस समजत
हां म ते युद्ध वेगैरे चालू आसत त ति सगळं विचारत्या हे का आसं करायला ते प्रश्न तिज्या ल लग मनात तयार होतात. क हा हे असं का करायला हे युद्ध कशासाठी करायला. रावणसीतेला का घेऊन गेलं सगळं सगळं विचारत्या मग तिला ति जे हाल ती तिच्या विचार म्हणजे तिला समजाय लागलं ते म्हणून तर ति प्रश्न निर्माण वयला आणि ति विचारते आप
हां हा तिला म्हणजे त्यातली माहिती म्हणजे सगळे समजाय लागली म्हणजे ते का वेत यद्ध वगैरे करतात त्याच्यावर ते
म्हटलं ठीक आहे विचारताना प्रश्नांची उत्तर द्यायची आपण म्हटलं तिला नाई म्हणायचं नाही.
उलट चांगलं आहे सवय ती चांगली आहे म्हणजे स्कूलमध्ये पण तशीस सवय लागते म.
हां मग म्हणून आम्ही तिला आडवत नाही बघणारेस ना ठीक आहे रात्री पण कधी कधी लाग की नाही आई मला बघायचं आहे राम म ठिक आहे चल एक नाही त दोन एक नाही त दोनच बघ तत जास्त नाही बघ तेवढं बघितलं की बास हम्म.
क्या मंग ठिक आहे.
बाकी काय नसतंय तिचं बाकी दुसरं काय बघायला मागत नाही हा मोबाईल दे नाही त मला गाणी बघायचे युटूब बघाय आहां.
चांगलं आहे ते आता रिल्स वगैरे सगळे बघत बसतात मुलं त्याच्यापेक्षा ते चांगलं.
ती आता भरली आहे आमी ट्रॅव्हलिंग आता गावी जाताना वेगैरे ट्रॅव्हलिंग कराय लागते म कंटाळ त्यांना बस मध्ये बसून जारा तेव्हा पण बघितलं ना तर ति तेच लावेल रामायण लावेल त ते तर दुसरं ते ह्याच हस्तीिनापूरचं आता नवीन चालू झाल ना ते एक जरा तिला एक तुकडं बघितलेलं ते पण तिला आवघडलं म ते बघायला मा वत्या ते लावते म्हणत्या.
हो मग छान आहे आपलं.
म्हणलंत ते बघू दे म्हणलं हा नाय नाय कधी लहान मुलांचं कार्टून मध्ये मूवी आलं ति ना ॲनिमेशन मध्ये? ती एकदा तिला दाखवल ते पण तीला आवडत म्हणजे असं पिक् वास पिक्चर बघय
हां हा हा.
ते ते दाखवायचे पर्यंत किंवा संभाजी महाराजांची सिरियस झाली की ते सिरयल ते एपिसोड दाखवत राहतं कधी जरा आसं चेंज म्हणून शनिवार रविवार जा असं ते दाखवत.
हा हाहा इतिहास सगळा माहिती पाहिजे.
म्हणजे त्यांना पण म्हमज माती पाहिजे ना त्या पासून त्यांच्याकडे घेतलं तर त्यांना पण समजेल ना कोण होतं शिवाजी महाराज कोण होते संभाजी महाराज कोण होते.
करते हां तुम्हाला करते थांबा एक मिनि
हो हो हां.